हा बोल ना ग
ना ग मी बोलली अगं पटकन मी अ मिस्टर आले. त्यांना जेवायला दिले. मी पण थोडी जेवली पटकन. दोन तीन भांडी होती. म ती घासली. आणि म म्या आली.
अच्छा, घाई घाईच करावं लागलं का?
घाई नायं म्हणजे, मला भूकच नव्हती. मी पावभाजी लेट खालेली पण मी ते दाल तडका बघून, मला पण इच्छा झाली. म मी थोडस जेवली. त्यांना दिल आणि मी आवरल होतं. बाकी सगळं म आता मुलगा येईल, म सगळं आवरून ठेऊदेत. म्हणून पटकन आली. म मी आवरलं पटकन हूं अच्छा अच्छा म तो आता येईल ना, दोन आ दोन दहा पर्यंत येईल. म बोली एक कॉल होऊन जाईल ना तोपर्यंत. हा ते सॉल आता, हे माझे दोन झाले का, म तुझ. हा बोला.
आता म्हणजे आपले किती, तीन कॉल बाकी येत ना?
नायं आता माझे हा माझा झाला ना, आता मी मगाशी मी केलं ना तुम्हाला
हो, आता तू एक मला करशील, आणि मग नायं सॉरी मी तुला एक करीन, तु मला एक
हा, आता दोनच राहिले आता. हा आता तुम्ही एक मला करा. त तू एक करशील मला आणि मी एक करल तुला म आप
बरं बरं चालेल, मग मी तुला तिचा नंबर देऊन देईन, तू तिच्याशी करशील मग.
हा चालेल, म मी तला मेसेज करेल, सांगेल, मला श्रुतीने नंबर दिलायं म्हणून
हा हा चालेल, तशी मी सांगून ठेवलीया तिला की मी तिला तुझा नंबर देणार हाय बा म्हणून.
चालेल मी आता दा सिस्टर लोकांचा अग तोच इश्यू होतयं नेटवर्कचा त्यांचे कॉलच नाय रिसीव्ह होत. त अनु तेच बोलत होती तुमचे कसं इश्यू होतंय. त मला पण त्यांच्या बरोबर मी जर कॉल केला ना तोच इश्यू येतयं कॉलच आमचे रिसीव्ह नाय होय म्हणजे जर कॉल करते ना तर कॉल जातच नायं येत. लेट लेट जातायत त म मी बोली मला या तुमच्याच बरोबर करून घेऊ देे होतय तर व्यव
हो ज्याच्यासोबत होते त्याच्यासोबत करायला पाहिजे मग आता ट्वेंटी सिक्स पर्यंतच आहे ना.
हा मग मी बोल तुम्ही राह तशा सध्या मला ज्या मला तुझ्या बरोबर होत तर मला श्रुती बरोबर कम्प्लिट करते माझ नाव माहिती हाय का तुला आनु नी मलाच पाठवलं तुझं नाव मला समजलं माझं ज्योती ये नाव
अच्छा, ज्योती हा बरोबर ये इथे येते ना ज्योती प्रवीण मालकर.
हा हा हा बरोबर बरोबर हम्म. तुमच पण श्रुती कायंतरी चव्हाण येतयं असं
अच्छा हो श्रुती चौहान सासरकडलं नाव हाय माझं चौहान.
तिने अनुजानी पाठवले तिथे कायंतरी वेगळंच येते मला वाटलं तुमच्यां माहेर कडचंय ते हा तेशम त हा मेश्रम बरोबर हा शट मशम झालं का जेवण तुम्ही केलं का जेवण वगैरे. न बाकी आहे आता करील हा आपला कॉल झाला की करते. चालेल मग करा मग मी त्याच तो आला ना मग त्याच सगळं आवरुन मग तुम्हाला मेसेज केल परत. मग द म दोन आपण. पटकन कंप्लीट करू मग मी तिच्याबरोबर होईल ना फ्री करायला.
हा होऊन जाते मग सायंकाळपर्यंत तिच्यासोबत पण
ते कसं ना आधी मधी झाले का कन्फ्युज होतात म्हणजे किती लक्षात न राहत आपण कशा ''--'' तुम्ही दोन मी दोन आपण बरोबर के तर आपल्या लक्षात हाय. आता ती एक आहे त्यािच्या बरोबर ती सकाळी एक केल्या तर ती गायबच झाली आहे तर मला कळतच ना आमचं किती झालं दोघी. ज एक मेकन बरोबर. अच्छा पण दिसत असेल ना तिथे. पण कुणी किती केलं ते समजत नाही असं झालंय.
अच्छा म्हणून आम्ही काल कसं केलो माझ्या मैत्रिणीसोबत मी एक कॉल तिला केली तीने एक. कॉल मला क असे करत गेलो आम्ही दहा कॉल.
ता आपल्या कसं दोन दोन मस्त झाले मग ते आपले.
हा हा ते सर एकदम. तुझे म्हणजे खूप जणांसोब झाले आहेत ना काही रिजेक्ट आहेत म्हणून तू म्हणून ते तुला कन्फ्युजन होत असेल.
म्हणून मी बोलले आता ह्यांच तुमच्या बरोबर तुझ्या बरोबर होत तर परत करून टाकू दे. त्यांना बोलली मला मेसेज केले होते त्यांनी ब थांबाता सध्या मला इकडे कमप्लीट करू दे. मग तुम्हाला हे घे मला जर कोण ना असेल मग तेव्हा त्यांना करेन मी. मग कट होऊ दे नाही तर काय पण होऊ दे. कसला वेल वेळ वाया घालून मिनिट. याालता जिथे होतात तिथेच माणस चांगय. म तेजात तुम्ही.
हॅलो. हॅलो हॅलो. अगं तुझा आवाज नाही येत आहे ज्योती. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो ज्योती.